हा हा येतोय तई आवाज नमस्कार त बला काय म्हणत झाला चहा पाणी
हो झाला हो कसे आहात तुम्ही
मस्त तुम्ही
आम्ही पण मस्त मजेत.
ह ते पाऊस आहे का? तुमच्याकडे
नाही हो कशाचा पाऊस सगळे धोंड्याने गोंडे उडवलेले
सगळीकडे तीच परिस्थिती आहे आता काय करणार सगळे अगदी आतुरतेने पावसाची वाट बघताय एवढं गरम होतय का?
बघणा जसे एखाद्या देवा वाटपात आहे खरंच गरज आहे पावसाची
तेच ना आणि कसं पा पा पाणी पण मग कपात होते ना बऱ्याच ठिकाणी पाण्याची कपात सुरू व्हायला लागलीय. पाणी नसल्यामुळे प ऐकता आधीच कमतरता.
हो ना शहरा भागात शहरी भागात कसं आहे तई दोन दिवस हड किंवा चार दिवस आड पाणी मिळतं पण मग आमच्या इकडे या भागात पाडे आहेत ना पाडे हा पाड्यांमुळे इथ पाणी म्हणजे
लांब लांब हो खूप लांब लांब वगैरे असेल मध्ये तसं
ार किलोमीटर जायचं पा
अरे बापरे आणि तुमच्याकडे त इिकडे नदी आहे ना प्रकाशाला
हो नदी वगैरे आहे त पण मग तिथपर्यंत नियोजन सरकारी कागदांवर नियोजन आहे.
हो ते येईपर्यंत तर खूप येऊन. हो ते पण आहे नाही आता सगळीकडे ते पाण्याची टचाच आहे जोपर्यंत पाऊस व्यवस्थित पडत नाही. ते चालूच राहणार आहे सगळ्या गोष्टी शहरात म्हणा गावात म्हणा कुठे पाण्याचं आहे. म्हणजे हवच आवश्यकताच आहे.
आहे सुविधा काही गावातले म्हणजे स्वतः नगर पालिका त्यांचे टँकर वगैरे असतात ना ते पाणी भरून मग ते पुरवता पाणी
हा हा उन्हाळ्यामध्ये जास्त हे होत असेल ना त्रास
हो उन्हाळ जास्त त्रास होतो आतापर्यंत तर आम्हाला एवढा त्रास नाही जाणवला पण या वर्षी खूप त्रास होतोय.
हो ना ह.
हा पा पाऊस थोडा उशिरा झाला ना
हो उशिरा पण झाला आता ह्या ह्या पावसाची बघू आता वाट कधी एक तर वातावरण सीझन असे झालंय ना कुठल्या सीझनमध्येध्ये काय? हो तेस कधी पडतो कधी थंडी वाजते कधी ऊन पडतं असं झाचाललेलं आहे.
हो आणि आपल्या मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो.
तेच ना. म्हणजे वातावरण- कुठलच आपल्याला सहन नाही झालय आता. म्हणजे बाहेर जरी निघालो तरी- हवेमध्ये काय किंवा वातावरणामध्ये लगेच आजारी पडतात मुलं वगैरे तर.
हा. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. हा तीन चार दिवसापूर्वी नाही का? हा. आकाशात- पूर्ण. सात साडेसात वाजले. आकाशात पूर्ण व्यवस्थित ऊन वगैरे- ढग वगैरे. एवढं चांगल ऊन पडत होत. आणि अचानक इतका धबाधबा- ध धब धबा पाचच मिनिटं पाऊस पडला. पण इतका धबाधबा पाऊस पडला म्हटल हे काय होतय? वारा नाही किंवा हवा नाही. वादळ नाही. तरी सुद्धा कस काय पाऊस पडतो. हा. म्हणे नवीनच पाऊस आला म्हणे या वर्षी.
ते निसर्गाच- का निसर्ग कधी काय करेल? त्याचा भरोसा नाहीय. माणूस- आ. माणूस कशी आपली मनमानी करतो. कुठेही काहीही करतो. तसा निसर्ग आहे आता. तोही - आपली मनमानी करायला लागला. त्याला जेव्हा पडायचं तेव्हा पडेल तो.
हो ना? म्हटलं एवढा धबाधबा पाऊस कुठून येतो? मला असं वाटलं की- आमच्या शेजारी काय काम चालूय घर बांधणी ते मारत असत्यात पाणी. अरे बापरे! बाहेर निघून बघितलं तर, म्हटलं सगळं ओले होताय बूट चप्पल चला आवरा पटपट घरात.
आपण विचारही नाही करू शकतो. केव्हा काय होईल? आपल्या बाजूला काय घडतंय? आपल्याला तेही कळत नाही.
नाही ना. तरी त्या, त्या इकडच्या मानाने तिकडे तुमच्या भागाकडे जास्त- न हे असत ना? उन्हाळा गरमी वगैरे खूप असते ना त्या साईड ला?
आमच्या भागामध्ये ना? ह्या दोन वर्षापासून खूप ऊन पडतय. कारण की झाडं खूप कापली जाताहेत.
अ हो हो. ते मुख्य कारण आहे. बाकी दुसरं तर आहेच. पण हं.
आं? फक्त आम्हाला मे महिनाच जाणवायचा. तडाख्याचा. मग एक- मार्च नाही. एप्रिल नाही आणि जूनच्या तर, सात जून पासून तर खूप पाऊस- पडायचा मग. गार वातावरण झालं की मग काय नाही एवढं.
हो. जाणवत पण नाही म ते.
हा. मग कंटाळा नाही यायचा. या वर्षी त खूप उन्हाचा कंटाळा आलेलाय. कधी-
तर मग तरी सगळ्यांनी- ज आपल्या घराच्या अवतीभोवती तरी झाडं लावायला पाहिजे. तेवढं तरी म्हणजे- करायला पाहिजे. कि स्वतःहून तरी झाडं लावा काय असतं ते?
हो. आणि झाडं लावली का त्यांना जगवायला पाहिजे हो वेळेवर त्यांना पाणी वगैरे.
की तिकडे- त्या बाजूला म्हणजे अगदी प्यायचं पाण्याची पण म्हणजे सहा सहा सात सात दि, आठवड्यातून एकदाच येत. प्यायचं पाणी ते पण साठवून ठेवायचं अगदी. छोट्या छोट्या भांड्यांमध्ये, पण ते एकदम मोठे असं- खूप पाणी साठवलं जातं. हो प्यायच्या पाण्याचे. म्हणजे आठवडाभर मग-
हम्म. मग ते उशीरा येत ना हो. मग ते- साठवावंच लागतं. ते रोजच्या रोज पाणी. उलट त्यांनी ना आठवड्यात ना तुम्ही पाणी सोडता ना? उलट पाण्याची मोटर लावून लोक- काय पाणी भरतात. जेवढं भरलं जात तेवढं. म बाकीच अंगण अंगणात मारतात.
नाही मग ते अस. ते वाया जात ना मग? पाईपणे मारायपेक्षा मग - तुम्ही बादली मग्याने टाका ना पाणी. तेवढंच वाचलं जातं. बऱ्याच ठिकाणी बघा गाड्या वगैरे अशा ल्या जातात ते पाणी वाहतं कुठं किती पाणी वाया जातं बाप रे बाप दे गाड्या धुवत नर अंगणामध्ये काय एवढं सगळ फवारा मारतात आवशक नाही ना तुमही ल्या मगाने वगैरे टाका ना
हो आणि कसं आहे पाण्याचा दुरुपयोग होतो मग त्याच्यामुळे बघा हे कर्म असत माणसाचे जर आपण एका ग एखाद्या गोष्टीचा आदर नाही केला तर ती पण आपले आदर नाही करत.
हो ते निसर्ग चक्रच येते निसर्ग चक्रच. तुम्ही झाडा ना निस निसर्गाला हे करतायेत त्याचे झाडं कापताय हे करतायत तर ते पण तुम्हाला तसच फळ देणार.
हा आणि ती म्हण हा आहे ना एक गहु मिचा किडा पण रगडला जातो. म्हणजे जे कापताय त्यांना पण त्रास आणि जे नाही कापत यांना प्रेमळ आहेत झाडाबद्दल प्रेम आहे
एकाची शिक्षा सगळ्यांनाच मिळते.
हो म्हणजे ही मन काय खोटी नाहीये.
तेच ना हो.
हो अशी परिस्थिती झालेली आहे की पाण्याच तर अपव्यय करायलाच नको. आणि जरी त्यांनी बघा साधा विचार जरी केला ना अगदी व्यवस्थित जर विचार केला ना तर दिवसाला तुम्ही पंधरास मिनिटं पाणी सोडा जास्त वेळ नका सोडू.
हो
पंधरा मिनिटं पाणी सोडा एका दिवसा आड सोडा पंधरा पंधरा मिनटं पाणी सोडा ते चांगलं उलट उलट तुम्ही चार पाच दिवसात एक एक दीड दीड तास पाणी सोडतात म्हणजे तो वेळ तर जास्त वेळ होतो ना मग जास्त वेळात पाण्याचा पस खूप असतो
आणि एवढी लोकसंख्या वाढली तर कोणाकणाला पुरवणार तुम्ही किती पुरवणार ते. ते म्हणजे शक्यच नाही ना त्या सगळ्या गोष्टी.
नाही मग ते नियोजन सरकारी नियोजन व्हायला पाहिजे ते ते नियोजन आणि ते कस आहे पूर्ण साखळी असल्यामुळे मग ती खाली येतेत सगळं कमी कमी होत जात.
कमी कमी
हो तो तर विषयच वेगळा आहे जाऊ द्या आता.
ते गावात पण इतकं म्हणजे पाण्यावर बापरे सगळ्या बाया म्हणजे अगदी हंड्यावरं घेऊन घेऊन लावून ठेवतात अगदी अर्धा एक एक तास ते लाईनमध्ये लावलेले असतात.
हो तुम्हाला काय सांगू इकडे आमच्या पाड्या पाड्या पाड्या आहेत.
हा हो हो हो हो हो आठ दाहा आठ दाहा घर असतात ते हो पहाड तुमच्याकडे तिकडे हे सह्याद्री येतं का तिकडे सह्याद्रीचा रंग आहे ना
हा आमच्याकडे सातपुडा आहे.
सातपुडा हो हो सातपुडा.
सातपुडा आहे आमच्याकडे
हम्म.
तर म्हणजे अगदी छोटे छोटे आजूबाजू पहाड असतात मध्ये गावं असतात तर मग ते लोकांना खूप पाण्याचा इतका त्रास आहे आणि अक्षरशः तिथ ना गाड्या जाऊ शकत नाही रस्ते पण नाही ओ ताई.
हम्म हम् हम्.
पाण्याच तर ज्याव दूरची गोष्ट आहे.
हो बाकी ह बाकी पण सोय सुुविधा नसतील चांगल्या
बघा सुरुवात आपली रस्त्यापासूनच होईल. रस्ता व्यवस्थित होईल ते येन जाणं होईल.
हो ना. ते संपर्क म्हणजे. शहराचा
संपर्क, हो रस्तेच नाही हो तिथं. आणि जर एखादी इमर्जन्सी आली तर, ते लोक एक दोन टोकरांना काहीतरी खोळ वगैरे ते बांधतात. आणि त्याच्यात त्या व्यक्तीला टाकतात. आणि मग ते चार लोक खांद्यावर धरून दवाखान्यापर्यंत पोहचात. इतकी बिकट परिस्थिती ताई. हम्म, म्हणजे इतकी अक्षरशः गरोदर महिलांना सुद्धा असंच नेलं जातं‌. आणि. कमरेपर्यंत पाणी असतं तिथं, पावसाळ्यात जर आपण त्या परिस्थिती बघितली ना, पावसाळ्यात, कमरेपर्यंत ते नाले वगैरे वाहतात ना. एखाद्या वेळेस छातीपर्यंत असतं. एखाद्या वेळेस कमळपर्यंत असतं. ते नाल्यातन ते
आणि कस त्यांचा म्हणजे, संपर्कच तुटल्यासारखचे ना. शहराशी. संपर्कच तुटल्यासारखय.
संपर्कच नाही. आणि अजूनही ते एकोणावीसशे सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीसच्या या्याच्यात जगत आहे. म्हणजे आज आपण दोन हजार सवीस सत्तावीस मध्ये जगतोय. आणि ते लोक एवढे मागे आहेत. अजूनही आहे बरं का ताई.
हो ना. हो.
तिथपर्यंत काहीच सुविधा नाही पोहचली.
आणि अ जरी ऐन वेळा, म्हणजे तात्काळ काही सेवाच नाही ना त्यांना. तात किंवा म्हणजे काय, इमर्जन्सीमध्ये असं काय, डिलेव्हरी म्हणा. गरोदर पण, हो तेच ना.
बघा मगाशी म्हटली ना मी. रस्तेच नाही तिथं तर. मग
मुलांच पण मग. शिक्षणाची पण सोय व्हायला पाहिजे त्यांना. तेच ना. हो हो.
मुलं अक्षरशः दफ्तर खांद्याला लावून. आणि ते नाले वै
एवढ्या दूर चालत यायचं बिचऱ्यांन. म्हणजे पाणी पावसाळ्यात. किंवा असं उन्हामध्ये. काय करणार. ते पण ना.
आठ ते दहा किलोमीटर ते पायपीट करतात. आणि मग नंतर कुठेतरी शाळांना पोहोचतात. णजे शिक्षण पण किती कठीणे आज.
हो ना, तेच तर. काय? सोय काय हो, हो हो काहीतरी सोय व्हायला पाहिजे. म्हणजे थोडी तरी.
हो तिथपर्यंत काहीतरी पोहोचायला पाहिजे. कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे.
पुढाकार घेतात सगळे. पण कसं आहे ना, कोणी थोड्या वेळापुरतंच असतं ते. पूर्ण व म्हणजे असं हे नाही करत. थोड्या वेळापुरं ते तिथपर्यंत पोहोचतात. आणि वापस येतात. की तोंड करणार म्हणून. आपल्याला काय करायचं. असं बऱ्याच जणांचं असतं. की जाऊ द्या. आणि एकटा माणूस काय करणारे. किती करणारे.
हम्म. ते पणे. त्याला पण मनुष्य बळ
मनुष्यबळ पाहिजे. आणि कसं असतं. एकीचं बळ तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये. हातभार खारीचा. हो हो झालंय.
ह हो
चालेल धन्यवाद अ ताई.